हॅलो हा नमस्कार नमस्कार सर. काय चाललय?
काय नाय तुमची रेसिपी कुठलीय आज ऐकायसाठी थांबलोय.
हा हा हा चहा नाष्टा झाला की नाई?
हो झालं की.
म्हणते तेच आज म्हणल. आज नाष्ट्याला म्हंटलं हे करायचं गोबी मंचुरि करायचं.
गोबी मंचुरियन?
हा गोबी मंचुरियन मग त्याच्यासाठी हम् हम् हम् म त्याच्यासाठी आता लागणारं साहित्य तुम्हाला सांगते मी.
गोबी मंचुरियन साठी लागणारं साहित्य.
हा हा त्याच्यासाठी आपल्याला कोबी लागणार.
गोबी मं
हा मग त्याच्यासाठी आपल्याला कोबी लागणार. कोबीचा एक गड्डा घ्यायचा.
हा.
आणि एकदम बारीक बारीक त्याचे हे करायचे चॉप करून घ्यायचे.
बर.
आणि त्याच्यामध्ये आपल्याला थोडस हे घालायचं कॉर्नफ्लाॉवर घालायचे एक एका एक वाटी म्हणजे छोटी वाटी घ्यायची. एक वाटी कॉर्नफ्लॉवर आणि एक वाटी मैदा छोटी वाटी. म्हणजे त्या कोबी म्हणजे पूर्ण चिरायचा तो कोबी आणि असं पिळून काढायच म्हणजे त्याच पाणी पण निघून जातय.
आता मला एक सांगा परत परत एकदा सांगा साहित्य काय काय लागणार म्हनला तुम्ही?
साहित्यामध्ये तुम्हाला सांगते मी एक वाटी म्हणजे आता समजा आपला एक वाटी जर मोठा मोठा कुंडा जर आपल्या कोबीचा हे झाला बारीक चिरलेले कोबीच चॉप केलेलं खीसलेलं कोबी एक वाटी जर असेल मोठा कुंडा तर त्याच्यामध्ये जेवढं बसेल म्हणजे आता एक मोठा कुंडा असेल तर त्याला तीन अ एक बारक बार ती वटी असते तेम ए मैदा घ्यायचा.
बरं
आणि कॉर्नफ्लॉवर पण तेवढंच घ्यायचं त्या त्या वाटीनच घ्यायचं.
समप्रमाणातच घ्यायचं थोडक्यात.
हा म्हणजे मोठा कुंडा जर को कोबीचा असेल. तर छोटी वाटी घ्यायचं.
बरं
छोटी वाटी कॉर्नफ्लॉवर छोटी वाटी मैदा ह आणि त्याच्या हा
स एम सेम सेम
सेम सेम घ्यायचा आणि त्याच्यामध्येच तुम्ही आल्याची ह्याची आल्याची पेस्ट
बरं
म ह्याची मिरचीची पेस्ट घ्यायची.
मिरी ए हिरव्या मिरचीची पेस्ट म्हणजे ते चेचून घ्यायची का?
हा चेचून घ्यायची परत हे लसूणची पेस्ट घ्यायची.
बरं
आणि थोडंसं मीठ घालून ते सगळ एक जीव करायच मिक्स करून घ्यायचं आणि तुम्हाला समजा त्या कोबीच्या पाण्यामध्ये जर सगळं पीठ जर मावत असेल. तर त्याची गोळी करून घ्यायची नसेल तर थोडंसं पाणी ऍड करायचं त्याच्यामध्ये
बरं बर बरं
आणि मग ते छोटे छोटे गोळे तयार करायचे आणि मग मंचुरियन साठी आपल्याला लागणार काय काय लागणार तर कांदा बारीक चिरून घ्यायचा टमॅटो बारीक चिरून घ्यायचं.
बरं
आणि त्याच्यात थोडस तेल घ्यायचं त्याच्यामध्ये कांदा टाकायचा तो फ्राय करून घ्यायचा. टमॅटो फ्राय करून घ्यायचं आपल्याला पाहिजे असेल तर शिमला मिरची घालायची. ती पण बारीक चिरून घ्यायची तेलात भाजून हा भाजून घ तेलामध्ये हा मग त्याच्यामध्ये शिमला मिरच पण शिमला मिरची पण घालून घ्यायची. बारीक चिलेली हा मग ते पण फ्राय करून घ्यायचं.
बरं
ते फ्राय करताना त्याच्यामध्ये आपल्याला कॉर्नफ्लाॉवरची थोडीशी पेस्ट करून घ्यायची. म्हणे चमचा कर्न्वर घ्याय त्याच्यामध्ये पाणी घालायचं. त्याची पेस्ट करायची ती पेस्ट ऍड करायची आणि हा त्याच्यामध्ये आणि हजी हो सांगते कि तुम्हाला स य पेस्ट त्याच्यामध्ये ऍड करायची ते पण फ्राय क म्हणजे असं अ भाजून घ्यायचं. आणि त्याच्यामध्ये आजीनं मोठं थोडस टाकून घ्यायचं.
अ ते अजून मोठं ना हे होतं ना टाकत नाहीत ना ते?
चायनीज पदार्थामध्ये अजिन मोठा हा असतोच.
बरं.
मंग ते कां ते आपल्यां आपल्यां ह्यांच्यानुसांर घालायचं मंग आपणं किती थोडंसं एक छोटांसा टीस्पूंन घालायंचा आपलां अजीनो मोटो आणि ते ते पणं करूंन घ्यायचं आणि आल्यां लसणांची पेस्ट त्यांच्यामध्ये पणं टाकायची त्यां ग्रेव्ही मध्यें आलं लसणांची पेस्ट टाकांयची त्यांच्यामध्ये आपल्यांला थोडंसं चिली सॉस
म्हंणजे मिर्ची चं
सॉस हां रेड चिली सॉस ग्रीन चिली सॉस परंत वि्हनेगर थोडंसं टाकायचं
वेगनर हां
हां विनेगर आणि परंत त्यांच्यामध्ये अं.. हे टाकायचं अं.. सोया सॉस टाकायचं
सोया सॉस बरं
हां आणि हेचं रेड चिली सॉस टांक टेमॅटो सॉस पणं टाकायचं अरं टोमॅटो सॉस ते पणं टाकायचं आणि थोडसं आपल्यांला तिखंट लागण्यांसाठी आपणं आपलं बुक्कां असतो तो टाकायंचा आणि ते त्यांच्यामध्यें थोडंसं आपलं पाणी घालूंन ते सगळं अं हे करूंन घ्यायचंय भाजूंन घ्यायचंय सगळं
बरं
आणि आपणं जी अं हे केलेले आहेतं अं अं कायं ते गोल गोल बॉल तयार करूंन आपणं ते अं तळूंन घेतलेलंय नां हेचं
कॉर्नफ्लॉवर मध्यें तुम्हीं ते गोबू मं गोबी
गोबी हां गोबी मंचुरियन हे केलेलेतं ते आपणं अं त्यांच्यात थोडसं तिखंट घालूंन ते फ्राय करूंन घ्यायचं तेलामध्यें आण ते- तळलेलं जे तळलेलं आपलं हे केलेलं हे बॉल्स येतं ते आपणं ग्रेव्ही मध्यें ऍड करायचे
म्हंजे ते गोबीचे गोल गोल आपणं केलेले जे
हां ते तेलामध्यें फ्राय करूंन घ्यायचे
बरं
मं ते फ्राय केलेले ते कसं क्रिप- अ.. क्रिस्पी होतांत नां मं ते परंत आपणं अ.. गोबीचं जो हे केलेलंय मंचुरियनच जो ग्रेव्ही केलं केलेलंय नां
म्हणजे घंट्ट जे घंट्ट जे कॉर्नफ्लाॉवर वगैरें घालूंन केलेलंय म्हंजे थोडक्यांत भाज्यांचं पीठ जसं असतं तसं
हां हां हां मं त्यां आपणं ग्रेव् सॉस घातलेलं त्या सगळ्यां ग्रेवहीमध्यें ते ऍड करायचं आणि अं स हे करायचं सर्व करायंला घ्यायचं
बरं बरं आणि ते ते ज्यांवेळी तुम्हीं डिझॉल्व्ह करतांय की नांय ते हेचे गोबीचं हे केलेलं त्यां च्यांमध्यें ते सगळें सॉस अगदीं म्हणजे परतूंन घेतांना सॉस टाकायचे नां सगळें
हा सगळेच सॉस टाकायचे, म्हणजे आधी ऑलरेडी आपण सॉस त्या हेच्यात कडईमध्ये घ्यायचे, ते सगळं फ्राय करायच, एक जीव करायचे सगळे सॉस आणि मग नंतर त्याच्यात ते तळलेले आपण गोबी मंचुरियन आहेत, ते बॉल जे केलेलेत ते मग तेच्यात परत ॲड करायचे.
शिजवून घ्यायचे.
हा, तेलामध्ये सगळं हे करून घ्यायचं, एकसारखं करून घ्यायचं.
बर.
आणि मग तेच्यामध्ये ते बॉल तयार केलेले आपण तरी ऍड करायचे.
ते शिजल्यानंतर त्याचा फ्लेवर म्हणजे, असं खमंग वगैरे येत असेल ना?
हो हो हो, सॉस सगळे असल्यामुळं, त्याच चवीला लागत ते पण आणि तुम्हाला बाहेर हॉटेलला जायची गरजच नाहीये, कारण जे हॉटेलमध्ये जी चव असते, तीच आपण घरी बनवल्यावर ती तशीच चव लागते. तच्यात काही बदल नसतो. आणि ते आपण कसं होतय, आपण घरचं तेल वापरलेलं असतंय, सगळं आपण अ जे हे वापरलेलं असतय, साहित्य ते आपलं घरचं असतय, म्हणजे आपल्या डोळ्यासमोर पण केलेलं असतय. त्यामुळे तेच, आपण बाहेर गेली की कस तेच तेच तेल असतय, तेच तेच कोबी मंन्चुरिअन तळलेल असतय, त्याच तेलामध्ये, आपण हे आपल्याला जेवढं लागतय, तेवढ्या ह्याच्यातच आपण तळून राहिलेलं तेल कसं, आपण परत ते ग्रेव्हीला थोडस त्याच्यातलं घेऊन आपण ते करू शकतो
बरोबर.
म्हणजे आपलं घरी कस, अस बाहेरच आपण खाण्यापेक्षा घरच चवीला, आणि
हे आपण हे सगळं तयार करून, स्वतःच घरी बनवुन खाऊ शकतो.
हो हो हो, आणि काय नाही बाहेर जी चव आहे, तीच आपण घरी बनवली की तीच चव असते, बाकी काय नसतय.
ते आपण व्यवस्थित फक्त समप्रमाणात जेवढे काय रेशो घालायचेत, मसाल्याचे, ते व्यवस्थित घातले अ कि परत ते, अ जे हीटिंग म्हणा, किंवा त्याच जे अ परतायची जी पद्धत आहे, ती जर व्यवस्थित जर केली आपण तर आपल्याही घरात चांगल्या प्रकारचं करू शकतोय आपण. बर बर, आता ते हे गोबी मंचुरियन करत असताना ह्याच्याबबल काय सॉस वगैरे कुठला खायला, टोमॅटो सॉस वगैरे काय?
टोमॅटो कॅचअप खाऊ शकता, परत शेजवान चटणी बरोबर सुद्धा तुम्ही खाऊ शकता. पण ऑलरेडी कस असत, ते, ते कसं आहे माहीत का तुम्ही हे त्याच्याबरोबर काही घेतलं नाही तरी चालतय, कारण आपण ऑलरेडी सगळे साॅस त्याच्यामध्ये घातलेले आहेत ना.
बरं
त्यामुळे ह्याच्या बरोबर तुम्ही काय घेऊ शकत नाही, कारण आहे तेच तुम्ही चमच्यानी खाऊ शकता.
बर बर पण ते असं, आपण तोंडी लावायला म्हणतो ना, ते क शेजवान चटणी
त्याच्याबरोबर कस आपण वरती, आपण, तेच गोबी म्हणजे फ्लावर बारीक बारीक चिरूण वरती असं खाऊ घालू शकता तुम्ही, टोमॅटो म्हणा कांदा म्हणा, असा कच्चाच आपण हे करू शकतो, म्हणजे वरण तुम्ही ते कच्च खाऊ शकता.
बरं बरं बरं आंता हे म्हणजे एक सिंगल फक्तं गोबी आणि मंचुरियनच आहे त्यांच्याबरोबर कायं दुसरं कायं
तुम्हीं आंता कसं आहे फुलांवर म्हणजे कोबीच्यांऐवजी तुम्ही फ्लावर सुद्धां घेऊं शकतां म्हणजे फ्लावरचे एक एक फुलं चं आहे त्यांच्यामध्ये तुम्हीं अं कॉर्न म्हणजे कॉर्नफ्लॉवरचं पीठ किंवा ह्याचं मैद्याचं पीठ
बरं
असं तुम्हीं ऍड करूंन त्यांचे पणं गोबी म्हणजे मंचुरियन करूं शकतां. ह
अच्छा अच्छा अच्छा
म्हणजे कोबी च्यांऐवजी तुम्हीं फुलांवर सुद्धां घेऊं शकता.
फुलावर घेऊन म्हणजे
फुलं असं तुम्हीं फ्राय म्हणजे तळूंन घेऊन त्यांची पणं गोबी हो हो छान लागतं छान लागतं तेही करूंन बघां तुम्हीं आल्लं लसणांची पेस्ट घालायची त्यांच्यामध्यें म्हणजे कॉर्नफ्लॉवरचं पीठ घ्यायचं मैद्याचं पीठ घ्यायचं आणि त्यांच्यात त्यांची पेस्ट तयार करायची आल्ल्या लसण्यांची पेस्ट घालायची त्यांच्यामध्यें
बरं
मिर्ची ची पणं पेस्ट घालायची आणि तुम्हीं एक एक फुलांवर म्हणजे फुलांवर असतं तो असं एक बुडवूंन तुम्हीं फ्राय करूंन घेतलां नां तरं त्यांची पणं मंचुरियन छान होतांत.
अं ते खायंला बी ते क्रिप्सी लागतील
हां ते पणं छान लागतं छान लागतं ते पणं म्हणजे कोबी जरं नसेल तरं तुम्हीं फुलांवर घेऊ शकतां.
बरं बरं बरं मंग फ्लावर संकट फुलांवर नं संकट छान होणारं कारणं ते जे ते दोन दोन जे ते भाज्यां सारखंच होणारं त्यांला पीठ वगैरें व्यवस्थित करूंन दिलेत आणि जरां थोडांसा मसाला व्यवस्थित घातलां तरं ते चांगलं लागेल
हो हो हो छान होते ते पणं
चालेल आंता हे तुम्हीं तयार सांगितलेले रेसिपी संग तयार करूंन घेतलेली आहे आम्हीं म्हणजे ते लिहूंन घेतले आहे आणि आंता हे आम्हीं आंता घरी बनवण्यांचा प्रयंत्न करतो
चालेल चालेल चालेल बघां कसं वाटतं तुम्हीं ते ते फ्लावरची फ्लावर ची पणं करूंन बघां कोबी ची पणं करूंन बघां दोन्ही पणं छान लागतांत आणि मुलं पणं अे आवडीने खातांत ते
हो चालेल चालेल चालेल
चालेल चालेल